हॅलो.
हां बोल.
हम्म.. लागला नशीब.
लागतो अजून आहेत ना. तुझ्या आता नाही लागणार बहुतेक.
बहुतेक वाटतंय तरी तसच बघूया आता.
आता काय करेन मी पर करून बघते. लागला तर मग बघ नाही तर मग नाही लागणार बघ. चेक कर मग.
हा एकदा तुम्ही करा माझा हा झाल्यावर मग मी बघते माझ्याकडून लागतोय का ते.
हा तेच.
हम्म.
मग तेच बिस्किटांचं पण मी पण पहिला बिस्किटांचंच केलं होतं. त्याच्यावरती चॉकलेट मिेल्क केलं होत आपलं साधं डेअरी मिल्क किंवा ते मोरडेच पण भेटत की कंपाांग.
हो भेटत.
मग ते दोन्ही पण एक एकदा ट्राय केलत आणि त्याच्यावर जेम्सचे वगैरे अस गोळ्या टाकून
हा डेकोरेशन.
आम्ही नंतर मग किटकॅटचे चॉकलेट आणून ते एक बघितलं होतं. किटकॅट असे साईड न लावतात बघ. मेल्ट करून चॉकलेट ह तसा तो दुसरा बनवला होता, पण तो पण बिस्किटांचाच होता. फक्त डेकोरेशन ला मी अजून काही काही गोष्टी ऍड केल्या होत्या.
हा आम्ही पण असं म्हणजे, मी ऍडमिशनच घेतलेलं नाही फूड प्रोसेसिंगला मग तिथं पण आम्ही वेगवेगळे डिशेस शिकलो असं. रव्याचा केक परत चॉकलेट मूस. तुटी, फ्रुटी कच्च्या पपईच्या आपल्या.
पपाईच पण करत आणि ह्याच पण करत ना ग कलिंगडा. चे ट्रुटी फ्रूटी हा.
कलिंगड चे करतात. परत कुकीज, बिस्किट्स.
मग तुला काय वाटतं दोन्हीपैकी कुठल्या छान लाग. लागतील म्हणजे पपाईच चांगलं लागत का? मग पपई कच्ची लागती का?
हो कच्ची लागते त्याला पपई.
हा तेच म्हंटलं कारण पिकलेलं का पपईचे कसे खाप होणार.
नाही, नाही कच्ची.
सेम असंच करायचं का कलिंगडच जस आपण
हा कलिंगड म्हणजे. आमच्या इथं कसं कॉलेजमध्ये ड्रायर होते ना मोठे मशीन होते. आम्ही डायरेट ड्रायर लावले ते. अ त्याच्या असे छोटे छोटे पीस करून.
हा मग नंतर ना.
अ छोटे छोटे पीस केले मग एक तीन चार कलरच असं परत पाणी केलं कलरचे. त्याच्यावर सगळं असं कलरमध्ये ते काढून मग सगळं असं ते ट्रे असतात ना, त्याच्यावर पेपर टाकला तो आपला बटर पेपर असतो तो. आणि मग अशे लावले अशे लेयर थीन लेयर टाकून. मग ते ड्रायरला लावलं टेम्परेचर लावून, मग ते झा तेवढंच. आणि शुगर सिरप मगं हा शुगर सिरप केला होता.
हा
त्याच्यात ते हे करायचं डीप करायचं थोडं थोड्यावेळ.
अच्छा!
हम्म सनड्रायला पण जरा वेळ लागतो. पण आम्ही डायरेक्ट ह्याला लावलं.
देत ना
अह हो
सनड्रायला करायला म्हटलं तर दोन तीन दिवस लागतात.
हो परत एक प्रोजेक्ट घेतलेला आम्ही अं त्यात प्रोजेक्टमध्ये असं वेगळं काहीतरी इन्व्हेंट असं इन्वेंट करायचं होतं. मग आम्ही केल त कोकोनट मिल्क पासून, पनीर तयार करणार होतो.
वाव!
पण नाही सक्सेस नाही झालं ते वेगनमध्ये येतं होतं
हा हा
मग हे बघितलं दुसरं ते, काय म्हणतात? कोणता तरी जाम केला होता. आठवणा आता बनाना जाम का असाच काहीतरी केला होता.
स्ट्रॉबेरी जाम किंवा असं आपण जे ह्याचे जाम करतो ना, मँगोजाम वगैरे पण ते पण इझीत घरात आपण करू शकतो.
हो पण कसं नसलेले पदार्थ ट्राय करायचे होते, म्हणजे आपण स्वतः हे करायचं होतं सर्च.
तयार करायचे होते हा स्वतःवर. म्हणजे जे हा. कधी ते ओळखीचेच नसायला पाहिजेत आणि ते पण चांगलं इव्हेंट झाला पाहिजे त्याचा.
असं झाल एका ग्रुपने घेतलेला आमच्या तर ब्राऊनी असते ना, ती रागीची ब्राउनी केलती त्यांनी रागीची.
हा हा हा
अ खूप छान झाले परत बीट हलवा, बरेच काय केलते.
हो मी बीट हलवा केला होता घरी मी पण छान झाला होता.
हम्म
परत बीट घालून शिरा पण करतात की परत किंवा बीट घालून ते, रागीचा शिरा पण करतात की रागीच्या त्या रव्याचा. ते दोन्ही पण ट्राय केले होते. रव्याचा मी अजून ट्राय केला नाहीये. पण बघू आता कराय करायचा विचार करतीये. किंवा रव्याचा ढोकळा पण करतात ना आता?
हा करतात.
त्या दोन्हीपैकी एक काय तर बघू
हम्म आमच प्रॅक्टिकल अस तसं मग टेस्ट पेपरला डायरेक्ट असं प्रॅक्टिकलच कराव लागतं ना म्हणजे परफॉर्मनस करावं लागतं परफॉर्मन्स करायचा मगच पेपर लिह्याचा असं काहीतरी पदार्थ बनवून
पेपर लिह्याचा म्हणजे तरी पेपरमध्येध्ये काय क्वेश्चन असतील मग त्याच्यात?
प्रॅक्टिकलमध्ये तेच ना प्रोसिजर इन्ग्र्रीडियंट्स काय असते, त्याचे इंट्रोडक्शन असं
म्हणजे एखाद्या पदार्थाविषयीचं असतं का सगळं?
हा पदार्थ, एखादा पदार्थ येतो आपल्याला करायला परत त्यात आपण कित तीन ग्रेन घेतले किती वेट घेतलं त्याचं वेट घेऊन सगळं करावं लागतं ना. त्याच घेत लं वेट, त्याचं कॅल्क्युलेशन त्याचं एलड रिझल्ट सगळ येतं लिहिलं येतं
हा म्हणजे त्याच्याच एक्झाम वगैरे तसंच लिहायचं त्याच्यातच
हो जसं आपण परफॉर्म केलाय ते सगळं लिहायचं
हम्म कारण माझ्या एका भावाने केलं होतं ते आता तो ह्याच्यात हाय, इंडिगो कंपनीमध्ये जॉबला हाय त्याच्यावरूनच
इंडिगो कंपनी
इंडिगो एअरलाईनस
हा हा
त्याच्यातच आहे तो, तिकडचे फूड वगैरे बनवतो तो मग त्यांनी थोडाफार मला अशाच गोष्टी सांगितलेल्या की आम्हाला हे अशे तेच एक्साम वैगेरे असते, पण मला हा प्रश्न पडला होता की लिखाण असतं तर मग तुम्ही काय लिहता त्याच्यात?
हा तेच ते, म्हणजे थेरॉटिकलचे क त हे सब्जेक्ट वेगळे असतात आणि प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सब्जेक्ट वेगळे असतात आणि जरी अ म्हणजे एका विषयाचेच, थेरॉटिकल पण पेपर अस आणि प्रॅक्टिकल पेपर पण असतात.
हा
हम्म आणि आम्ही आमचा चाललेला विचार त्योच दोघांच पण तेच झालंय म्हटल्यावर आम्ही ते एफ एस एस आय चं लायसन्स काढव लागतं ना कोणत्या पण अस फूड स्टोअर टाकायचं म्हटल्यावर
हो लायसन पाहिजे
हो तेच अप्लाय करायचं म्हणत होतो एखाद कॅफे किंवा असं बेकरी टाकायला
हा आयडिया छान हाय ती
हा मग आम्ही बरेच जण हाय आम्ही आता, सध्या एकत्र मग ग्रुप बिझनेसमध्ये जरा लॉस होत नाही, इंडिव्हिज्युअल केल्यावर कसं होतं ना तेवढा
हा इंडिव्हज्युअली कसं सगळं आपल्याला सगळं लॉस पण बघावं लागतंय आणि सगळ्याच गोष्टी तसं ग्रुप वाईज केलं तरी एवढं नाही, कुणाला एकाला जास्त हे होणार नाही प्रत्येकाला काहीतरी
हा लॉस झालं तरी आपल्यातच आणि प्रॉफिट झालं तरी काय मग चांगलच.
हा. शक्यतो तरी लॉस होत नाही, कारण आता लोकांच कसं बाहेर खाणं पिणं पण वाढलंय. कॅफेमध्ये जाणं रेस्टॉरंट मध्ये जाणं. त्यामुळं तर त्याच काही लॉस तरी होणार नाही. उलट आता जे नवीन व्हायला लागलेत लोक तिथे ट्राय करायला चाललेत. की आता जुनं बस झालं, नवीन ट्राय करून बघू.
हम्म. क्वालिटी पण तशी पाहिजे, त्या आमच्या इथे एक म्हणजे बारामतीत एक कोल्ड कॉफी फेमस आहे. तशी कोल्ड कॉ कॉफी करायला मी ट्राय केलंत पण नाही एवढं जमत.
ते एकेकांना ती कायतरी त्यांची, हा. त्यांचे त्यांचे स्वतंत्र तयार केलेले असतात ते त्यांना जमतं.
हो तशी क्वालिटी पाहिजे ना ते आपली.
हो. आमच्या इथे पण एक रेस्टॉरंट आहे, तिथे कोल्ड कॉफी मिळती ती इतकी घ ट्ट असती ना ती
आणि इतकं ना ते एका माणसाला जातच नाही. जरी एकच ऑर्डर केली तरी ती जात नाही.
हो असं एकदम असं जेवण असं केल्यासारखं पोट
हा अर्ध्यामध्येच एका माणसाचं पोट भरतं एवढी मोठं त्याचं हे अस ते लेंथ क्वांटिटी पण तेवढीच आहे आणि त्याची ती काय घट्टपणा थिकनेस तसाचंय.
तेच ना अजून मी अशी कॉफी पिली नाही अजून बारामतीत लास्ट टाइम कधी कॉलेजमध्ये असताना.
ते म्हणतो ना एखाद्या ठिकाणी जर आपण एखादी फूड ट्राय केलं, की ते आयुष्यात लक्षात राहतात असं कुठंच भेटत नाही.
मी त्यांना म्हणलेले एकदा जाऊयात. फक्त कॉफी पिण्यासाठी बारामतीला. हम्म जाऊयात म्हणले की.
हा. पण आपल्याला जे असं लक्षात राहतं ना, ते खरंच कुठं भेटत नाही एखादी गोष्ट म्हणतात ना असं.
क्विकली डोक्यात बसती की, हा हे मला हे आवडले आणि मला हे कुठंच नाही भेटणार आपण अशी तशी चव बघायला पण जातो दुसरीकडं.
हा तेच ना लाई वेळा इथं लई ट्राय केला पण नाही तशी भेटलीच नाही मला.
हो. आता आम्ही पण मध्ये अष्टविनायक करताना एका म्हणजे हॉटेलमध्ये जेवलो होतो. तिथल्या भाकऱ्या इतक्या मोठ्या हो त्या ना आम्ही सगळ्यांनी दोन दोन ऑर्डर केलं त्या, कारण आम्ही सकाळासून जेवलो नव्हतो डायरेक्ट रात्री जेवत होतो. कारण आम्हाला दर्शन घ्यायचं पटपट लवकर पडलं होतं, कारण पाऊस पण चालू होणार होता परत त्याच्या आधी सगळे घर आणि लास्ट दिवस होता आमचा तो आणि आम्ही स्वतः म्हणजे स्वतःची गाडी करूनच सगळं फिरत होतं ना, त्यामुळे मग आम्हाला असं होतं की शोधायचं पण होतं सगळं नवीन रस्ते नवीन ह्या गोष्टी त्या गोष्टी परत राहायच्या पण म्हणजे हे रूम वगैरे शोधायचं वगैरे चालू होतं त्या हेच्यात आम्ही त जेवनच होत नव्हत लवकर. म त्या दिवशी लास्ट दिवस होता. मग आम्ही काय केलं? पटापट सगळं दर्शन घेतलं आणि मग जेवायला बसलो. तर तिथ दोन दोन ऑर्डर केल्या होत त्या भाकऱ्या. पण ज्या वेळी शेजारच्याची पहिली एकच भाकरी आली, बघितली. तेव्हा आम्ही सगळनी एक एक कॅन्सल केल्या. म्हणजे एवढी मोठी होती, ताट छोट पण भाकरी त्याच्यापेक्षा मोठी. एकाच माणूस तेच्यातच आऊट जाईल.
तशा भाकऱ्या मी परत कुठंच बघितल्या नाहीत. आता आम्ही एवढं त्या दिवशी फिरलो चार पाच दिवस तशी भाकरी कुठच नाही, ती एकच लास्ट.
एखाद्याची कशी क्वालिटीच असते ना ती.
हा आणि खूप जाड पण होते अशी पण नाही की उगं पातळ असं मोठी पू फुगवलीय मोठी केली छोट्या गोळ्याची, असं पण नाही. प्रॉपरली मोठ्या गोळ्याची मोठीच भाकरी.
हं. स्पेशलिटी असेल तिथली.
हो. कुठली पण खा. मक्याची पण होती भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी तुम्हाला कुठली हवी ती.
म चांगलं आहे की.
आता आमचा परवा तोच विषय झाला, माझा अन दिदीचा की आता ते हॉटेल आपल्याला भेटेल का नाही? कारण आम्ही मॅप वरती शोधत शोधत कुठला रस्त्याला लागेल तिथं गेलो होतो. आता तो आठवत पण नाही. नाही असं नाही. म्हणजे असंच हॉटेल कुठं चांगलं वगैरे असं ऑनलाईन बघत चाललेलो. मग त्यात असं रस्त्यातच दिसलं. मग आम्ही डायरेक्ट उतरून गेलो होतो. आता आठवत पण नाहीये त्या रात्री की कुठं नेमकं उतरल होतं आम्ही?
हं हं.
म दिदीला ते मध्ये च आठवलं की आपण तिथे ती भाकरी वगैरे खाल्ली होती. आणि ते कसं पूर्ण जेवण चुलीवरच होत.
हां.
तशी क्वालिटी पण कुठे नाही भेटली परत. म्हणजे ते जे फूड ला पण ते स्मेल वगैरे होत, तो इतका छान होता ना, की तशी त परत कुठं भेटणारच नाही. मग दिदीच असं होतं की आता मी येणारच आहे तिकडे तर आपण जाऊयात.
हं.
पण आता आठवत नाहीये कुठे जा गेलो होतो आम्ही ते.
नाही आठवत एवढं.
रस्ताच माहीत नव्हता ग. तो कुठय आणि काय आम्ही? फक्त पटकन जेवायचं बघत होतो. कारण आम्हाला रात्री काही पण करून अकरा बाराच्या आत घरी पोहोचायचं होतं.
बरं अकरा मिनिट झाले. ठेवू का?
हो चालेल चालेल.
हं.
मी करून बघते.
हो हो.